हा, बोला कि,
हा, जेवण झालत काय.
जेवण झालं बघा.
हम्म, काय करताय.
काही नाही बसलेले आता जस्ट जीवन झालं तुमचं झालं.
झालं बघ आत्ताच झालं जेवण. ह् ह मग ऑनलाईन वगैरे शॉपिंग करता की, नाही.
होय शॉपिंग करते की, मग मला शॉपिंगची भरपूर. कुणाकुणाची आवडा आवडय होय. आणि स आणि अलीकडे आपण आपण ऑनलाइनच शॉपिंग करतो. असंज रिअलमी मिशो फ्लिपकार्ट हो,
पण ते साड्यामध्ये जर असं एकदा कधीत असं व्यवस्थित येत नाही असं पण होते ना मग त्यामुळे मग.
नाही आणि आता आम्ही. आम्ही मागवले कि, नाही एकदा आता किती आम्ही मागवले साड्या वगैरे आल्या. बऱ्यापैकी चांगल्यात आल्यात.
चांगले मी एकददा मागवलेली म्हणजे त्याच्यानंतर मागवली सोडा आत्ता आले चांगली. पण
ड्रेस आ ड्रेस तर मी एक म्हणजे आता ह्याचा बीच विल ड्रेस मागवलेला. आम्ही फिरायला जातो जायला लागतो तेव्हा. आता एक दोन महिने झालो ड्रेस मागवून तो. असं छान आलंय ड्रेस खूप छान आलाय असं दुकानात पण तसच भेटतय मंग. दुकानात भेटाल अ अगदी तसाच ड्रेस तो.
होय, प्राइज पण कमी असते ना जरा.
प्राईज पण कमीचय. अडीशे तीनशे रुपयला ड्रेसय तो.
होय, आणि आपण बाहेर घ्यायला गेलो की तोच जरास महाग पण पडतय आपल्याला.
होय, आता तो मी मागवलाय तो दोनशे चाळीसला काहीतर
हम्-हम्. होय, चांगलंय कि मग
चांगला पण आहे, आणि क्वालिटी पण छान आहे. असं बघून म्हणजे असं रिअल-रिअल इमेज बघितल्या शिवाय घ्यायचच नाही खरं तर. कस होतय ते रिअल इमेज मध्ये आणि अं प्रत्यक्षात लई फरक पडतो नाई.
पडतोय-पडतोय.
हां.
हम्म, तेच म्हणलं बाकी मग सगळं आणि काय काय त्याच्यावर ह्याच पण मागवत
आता मेकअप बॉक्स-मेकअप बॉक्स पण मागवलाय बघू कधीपर्यंत येतोय आता.
होय. हा मेकअपचे पण साहित्य चांगले असतात. मी पण एकदा ऑनलाईन मागवला होता.
छान! आपण कसं रे रेरली आता बाहेरच ते वळी ते कस मेकअपच हेवी मेकअपच करतो. की. कुठ पहिल्यासारखं साध पण आता कोण राहत नाही.
कोण राहतच न्हाय. कोणच नाय. त्यामुळ आणि काहीतर-काहीतर नवीन- नवीन बघायला मिळत ते ना ऑनलाईन मध्ये असं बाहेर आपण गेलो की तेवढं भेटत नाही आपल्याला बघायला जास्त वेळ पण नाही
नाही-नाहीच की नाहीच.
कॉस्ट पण जास्त असते. बाहेर बघायला गेले. मग ते ऑनलाईन बघायला गेले
हो ऑनलाईन कस अं त्यांचं डिस्काउंटच असतय. पहिल्यापासून डिस्काउंट करूनच लावलेले असतात त्यांनी.
आणि रेट असं म्हणजे रिजनेबल असतात. आपल्याला घ्या घेता येईल अस.
होय-होय रिजनेबल रेट, रिजनेबल रेट असतात.
असतात. त्यामुळं मग घेता येतय.
मी पण परवाच मागवलाय. आता पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत येणार आहे माझा.
येतय ना जे जे डेट सांगतात त्याचे पण, येताय होय. तेच कि, ते डिलिव्ही बॉय जरा जवळ वगैरे असेल तर देऊन जात ना त्याच ह्याच्यात.
हा आणि नाही हे छान आहेत आणि आता कानातले पण बघायला लागले झुम ते टाईप मध्ये काय तर नवीन असं. हा होय-होय.
हम्म. मी पण कानातलं एक ऑनलाईन मागवल होतं. लग्नाच्या वेळी मागवलं होतं, आणि तेच लग्नात घातलं होतं. पण एवढं छान होते ते.
हा आणि नाइ आणि मोठेयत ओ झुमके, धुआसं आपण धुकारे आपण असं दुकानात तेन घेतो ना त्याच्यापेक्षा जास्त आणि कॉस्टली नाही तर एक शंभर पर्यंत हाय.
होय, तेच आपण बाहेर घ्यायला गेलो की, किमती जास्त लावतायेत होय ना.
होय होय.
मग ते आपल्याला ऑनलाईनच बरं पडते. आता असंच झालंय सगळ.
ऑनलाईन होय, आणि आता-आता कपडे तर आम्ही एवढे ऑनलाईन घेतल्यात मी तर कपडे भरपूर घेतल्यात. एकदा पण असं नाही झालं की कि बाबा खराब लागलय, किंवा हा तसं काय नाही. आणि काय एक्सचेंज पण करून देतात. ती पण हे आहे आपल्याकड, सोय होय, त्याने एक्सचेंजची पण सोय ठेवल्या.
घेतलं नाही म्हणून मग म्हणलं साड- कपड्यांच जरा भीतीच वाटत एक तिथं. ते काय एकदा वेगळंच आली होती साडी, मागवली एक आणि आली वेगळीच. मग ते आणि परत रिटर्न करून घेतली सोडा, हा घेतली पण आलं त्यावेळी परत मग आणि हम्, पण खूप वर्ष झाली, पण आता ते चांगलं आलंय ना. हा. आता सर्विस चांगली आहे त्यांची, ते
आता चांगली आणि, आणि काय लगेच पे करून पण करू शकते किंवा कॅश ऑन डिलिव्ही पण होऊ शकते. अच्छा त्यांनी चॉईस ठेवलेलं त्याच्यामुळ, सोपं पडतंय आपल्याला.
मागवत असल तर ते पे लेटर पण या लागलय, आलय, तुम्हाला आलय काय? मेशो पे लेटर मेशोच, हम त्याच्यावरून आपण खरेदी करू शकतोय नंतर पे करू शकतोय, ते पण आहे.
होय होय,
जस पण आले, लिमिट असत त्याच ते मला आता, झाले अठराशेच लिमिट झाले. ऑर्डर सारखी सारखी करून करून
हा हा, ते भरपूर वेळ केलं की तसं होत असेल ना.
हा येते.
मी पण माझी पण खरेदी तर भरपूर झाले त्याच्यावर मिशोवर, फ्लिपकार्टच पण फ्लिपकार्टच पण चांगलं आहे. फ्लिप फ्लिपकार्ट च पण चांगलं आहे. त्याच्यावर पण की नाही
होय, क्वालिटी चांगली असते त्यांची, चांगली असते. जरा कॉस्ट असतात वाटत फ्लिपकार्ट ला पण खरं,
पहिले काय नव्हते ॲप आता फक्त अमेझॉन होत. आता
हा मशो परत शॉप्सी पण आहे. शॉप्सी वर एवढं कोण खरेदी करत नाहीत. पण तरी मिशो जास्त आहे आता सगळीकडे.
मिशो मिशोच रे मिशो वा
होय सगळे हे लेडीज सगळया, रेंज व्यवस्थित असत्या ना त्यांची. आणि येते तर, रेंज वगैरे व्यवस्थित हाय, त्याची.
हम्.
हम्म, त्यानी चांगले आहे ते टाकलं. बाकी मग घरगुती, घरगुती आयटम्स पण मागवताय. घरगुती आयटम्स वगैरे काय?
घरगुती नाही, असं डबे वगैरे असल डबे वगैरे चांगले असले किनी तर मागवते. नाही तर नाही हा.
नाही, हा हा.
आणि आले तर मग ते साईज मध्ये पण फरक असतो नी, साईज दाखवताना मोठी दाखवतात आणि लहान साईज येते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते नाही. ते कसं आपण मेकअपच परत साडी ड्रेस हे काय आपण घालतो. ऑर्डर वगैरे करून घेऊ शकतो. हा कसं ते कमी जास्त डबे वगैरे कसं काय आलं की, मग आणि परत अवघड होते नाही. आणि मग एक्सचेंज करा परत परत यायची वाट
पण ते वाट बघायला आणि तेवढेच दिवस जातात ते एक्सचेंज केल्यानंतर पण एक असतंय हम्म. तरी पण नाही एक -एक चांगले असतात ते कंटेनर्स वगैरे जार वगैरे ते पण चांगले येतात त्याच्यावरून.
हा हा हा.
आणि कॉस्ट पण कमी असते सगळ्याची एवढी पण अस जास्त हाय रेट वगैरे असत पण नाहीये. छान आहे सगळं.
आम्ही पण ड्रेस मागवले होते मागच्या वेळेस
हा.
पण छान आलेत, कोंबोमध्ये होतं सेटमध्ये, होत दो दोन होते पीस. मग माझी फ्रेंड एक घेतली मग मी एक घेतला त्यातला.
भारी आहे की मग असं कोुणाला तर पाहिजे असेल तर दोघांना होते ह ना.
हा नाही कसं होतं माहित हो काय प्राईज पण कमी होतीया. सिंगल घेण्यापेक्षा कस असं जोडीचं कधी पण चांगलं डबलच कोंबो आहे तस आपल्याला आपल्याला पण सोईस्कर होतय आणि कसं आपण युज पण करताना क नाही म्हणजे डबल- डबल होणार नाही एक सिंगल एक पीस होतोय हा. मग ती एक घेतो म्हटली होती हा मग मी एक घेतला त्यातला.
कॉम्बो ऑफर भरपूर असतात आणि ड्रेसमध्ये तर छान छान असतात.
होय होय.
मी तर एकदा एकच स्टॉप फक्त एकशे एकोणीस रुपयला मागवला होता आणि तो एवढा छान आला होता ना भारी होता.
हा मग तसं आणि क्वालिटी पण कनी छान आहे आता मिशोची अहो क्वालिटी मध्ये लईं फरक झाला आता छान सगळे प्रोडक्ट छान यायला लागलेत.
होय आणि त्या प्राइजच्या मानाने ते चांगले असतात, बहुतेक आता चांगलं यायलेत, तेच म्हणलं आता सर्व्हिस चांगली झाली आहे ते ऑनलाईनची. चांगल असतय, हम्म सेवा एवढं कोण करतच नाहीत.
होय नाही तर आपण म्हणतो पैसे हाय देतो म्हणून येतात असं काय नाही त्यांना असं किती भेटणार आहे तेवढं आत गल्ली बोळात सगळे इकडे फिरताना आपण आपलेल आपली सोय झाली की आपण काही लेखे दुसऱ्यांचा विचारच करत नाही असं असतय. त्यांच तस नाही आहे त्यांनी कुठं आता मी तर एवढ्या आतमध्येध्य राहते कनी इतर डिलेव्हरी डिलव्हरी बॉय इकडे येतात. फोन करतात होय होय येतात आणि. आता मी एवढं वेळा मागवले की मी आत येऊनच देऊन गेलेत मला असं मला असं रस्त्यापर्यंत जायची गरजच नाही.
गरजच नाही. हो आता ते आले बरं ते आणि बरं आहे नाहीतर एक एकजण असं तिथं एक ठराविक ठिकाण होत. अगोदर तिथंच थांबायची तिथं जाऊन कलेक्ट करायचं असं पण होतं.
हा नाही नाही असं काही नाही त्यांनी येतात द्यायला मला हा.
ते आणि बरं पडलय बर पडते आता.
तरी हा मला तरी आता म मी कधी असं बाहेर म्हणजे आम्ही जास्त रोडपर्यंत जातच नाही. मी जेव्हापासून ऑनलाईन करायला की तेव्हापासन. त्यांनी स्वतः आतमध्ये येतात कॉल करतात आणि जरी लेट झाला बाहेर असलो तरी- ना आपण जेव्हा कधी कॉल करेल तेव्हा येऊन देऊन.
येऊन जेवून जातात हा ते बते आणि बर आहे ते माहित झालंय ना आता तुम्हाला तिथला ऍड्रेस त्याचं - गळ त्यांना त्यामुळे ते. आणि जास्त करून एक तिकड त्या साईडला असे एकच असतात मग ते येतात सारखे माहित असल की. सारखं वेट
अ आणि होय आणि त्यांना पण माहित झाले नि आता इयरली आमचे. आम्ही रेअरली आता ते ऑनलाईनच युज करायलो त्याच्यामुळे का नाही. त्यांनी पण क नाही असं आत ते निऊन देतात हा आणि ओळखीचे झालेत की नाही आता. आम्हाला पण बरं पडतेय.
पडते व्हाय हाय चांगले असतात प्रॉडक्ट त्याचे. काय पाहिजे ते सर्च करून लगेच येतय कॉस्ट पण चांगल असतय. बर वाट - तय ते जरासं बाहेर आपल्याला जाणं होतच नाही ना हल्ली आता.
नाही नाही सगळं घर बसल्या आता नुसत ऑर्डर करायच. झालं तेंच तेचं काम प्रोसेस त्याची पुढची तेची तेची असतीया.
हम्म असं असं नसतय की जे ऑनलाईन मिळत नाही. असं काही- नाहीये सगळं मिळायला लागले आता तरी.
होय होय
चांगलं वाटतय पण. म्हणूनच म्हटल ऑनलाईन शॉपिंग वगैरे ह
मी करू का कॉल.
करा करा हा हा.